बोला नमस्कार.
नमस्कार.
हा, हो झालं ना
आपण बोलूया
हा.
आपण बोलूया ऑरगॅनिक भाजीपाला बद्दल.
सांगा ना माहिती
ऑरगॅनिक किंवा सौंदर्य भाजीपाला रासायनिक खत
हा प्रकाश पद्धतीने पिकवली जाते. हा, हा.
म्हणजे सौंदर्याचे भाजी पाल्याचे फायदे
हो. आरोग्यासाठी संरक्षण व पौष्टिक असते. हा.
म जमिनीवर सूपीक काढून टाकलेले जातात. पर्यारणाचे प्रदूषण कमी होतात. व सौंदर्य शेती म्हण वापरली जाणारी ख खते म्हणजे शेण खत, गांडूळ खत
म्हणजे ज्याच्याने आपण जे अन्न वगैरे खातो हे बाकीच जे रसायन असतं त्याचा तो परिणाम होतो आपल्या शरीरावरती पण हो तसे सेंद्रिय आपण खाल्लं की ह याचा आपल्या शरीरावर काही दुष्परिणाम होत नाइ आणि दुष्परिणाम नाइ. हो. आणि चांगलंच असतं आपल्या तब्येती वगैरे साठी आजार होत नाइ. हो आजार वगैरे वगरे होत नाइत उदाहरणार्थ हा, हो. हो, फवारा वगैरे मारतात ते.
हो म त्यामध्ये आपण हे शेणकत गांडूळक अस वापरलं केलं जातं याच्यात औ
हा, पण नैसर्गिकरित्याच ते एक प्रकार रसायन बनत आणि त्यांच्यानी झाडाच पण चांगलं पालन पोषण होत, पीक पण चांगलं येत.
म शेतीमुळे आपण नि
म्हणजे दब्य हो आरोग्य चांगल राहू शक
कस भाज्या यांना फळ वगैरे मारतात
अ खूप म्हणजे या गोष्टीला प्राधान्य यायला लागलेत ऑर्गनिक सेंद्रिय अ म्हणजे भाजीपाला म्हणा फळ म्हणा यांचा वापर पर करायच जेवढं नैसर्गिक असेल तेवढं अ पल हा आरोग्यासाठी साठी संर रासायनिक भय आणि राय भलेही ते मोठ्या प्रमाणात त त्याच उत्पन्न काढता येत. पण मग ते येत अण्णामध्ये कस नसतो तसा. आणि हे आपलं जे सैंद्रिय असत ऑर्गेनिक असत. तर याचं भलं ही प्रमाण मापक असेल म्हणजे थोड्या प्रमाणात क असेना चांगलं असतं त्याचे द परिणाम नसतात.
हम्म. आणि हे भाजीपाल्यांना आपण शेण खत गांडू खत वगैरे हे ज टाकलं.
हा. म्हणे एकचुली असं टमॅटो भिडी वगी. भा पद्धतीनेिकवले जात तर आपल्या शरीर खूप काजेच असत हो.
आपण काय करतो जातो मार्केट म आणि तो विकत धुती वगैरे त तशीच खातो. आपल्या शरीरात खूप परिणाम होत त्यात.
काय म्हणतो आपल्याला असं काय वातई भाजी चव लागत थ पण काचे पण ते तथे हा चवच त्याच्या नातच कारण येस
भी आणि बिना औषधाची भाजी खातो. खूप छान लागते हा चालीय.
हो ना कीती किती औषध मारू ते स्टेटस लागणार नाही. हो ना आजच्या काळात काय झालंय सेंद्रिय शेती. काळजी करच बनली नाही. हम् शेतकऱ्यांना पण काय चालते ह. पैवाय त्यां नाही हो ना आता लोकांची एवढी गरजा. वाढ तर मग ते गरजा पूर्ण करण्यासाठी. ते रासायनिक हो अन्न पुरवठा करण्यासाठी. ते रासायनिक त्यांना वापर करावाच लागतो नाही तर एवढ्या लोकांची गरज कशी बागेल आणि हे सेंद्रय द्रिय हे पण अ प्रत्येकाला का नाही शक्य होत, ना त तसंच. पिकवण परत हे देवाचं पण पावसाचं पण असं असतं. कधी येतो कधी नाही येत. शेतकरी पण काय करणार नाही का शेतकऱ्याला झाले हो ना.
तेच झालंय नाहीतर. खायचं म्हणजे आपल्या खाण्यात पण चांगलं आपल्या मुलांचच बघा आता. त्यांना सगळं हायबिड खाणं आलंय ना तर त्यांच बॉडीला जे हा
ेहो ते भेटत नाही प लहान लहान मुलांना कमी वयातच जे वय लोकांना आजार व्हायचे ते व्हायला लागले डायबिटीस म्हणा असतमा. स्थमा हे कधी कुठे ऐकायला होतं, का आपल्या वेळेस. यच त्यांच खायलाच त्यांना अव स्थित हो ना सगळं भेसळयुक्त हा सगळं भेसळयुक्त झालंय. आणि जास्त करून आताची जी पिढी आहे, ती हे अ म्हणजे जंक फूड आप आपण म्हणतो पिझ्झा बर्गर याच्या थोडा त्यांचा कल वाढलाय.
खूप खूप आवडलंय पिझ्झा बर्गर फिंगर चिप्स वगैरे खूप वाढे आणि फळभाज्या वगैरे हे नाही म्हणता मुलं.
हो ना
त्याच्यामुळे मुलांची कश आरोग्यावर हेच होईल ना.
हा त्याचे दुष्परिणाम दिसून येत मग. जस शेतकऱ्यांची मुलं बघा. हा तले न असतात. त्यांची म्हणजे शरीरयष्टी म्हणजे एकदम छान असते त्यांना जिम जायची गरज नाही कसलीच गरज नाही त्यांची प्रत हा प्रतिकार शक्ती पण चांगली असते.
हो तेठीकच ना म आरोग्य जीवन व सौपीक व स्वच्छ परिणाम याच्या व भाजीपाला उत्पन्न सवन वा आवश्यक आहे.
श सेंद्रिय भाजीपाला आपल्या आरोग्यासाठी खूप उपयोगी आहे. हा
हम्म ह जस म्हण आता आपल्या हच्यात कडीपत्ता वगैरे असतो आपण घेतला ताजा टाकला फोडणी
फोडणी टाक हो हो त्याचा अर्घ त्याच्यात उतरला कि त्याचे चवच बदलून जाते अ त्याचा असा सुगंध पण छान येतो. अप गावरानी कोथंबीर आणि तिच्या त्या वड्या बनवल्या तंबीरवाडी वगैरे किती छान लागते चव. आणि आता ती जाडपाल्याची एका साइड ला येते ती कोथ थंबीर म्हणजे जी रासायनिक पिकवलेली असते उगवलेली असते. तिच तर काही वा हा तिचा सुगंध वगैरे पण येणार न्हई आणि ती खाल्ली तशी गवत सारखीच लागते. ते शेवटी ती फॅब्रिक असत ह. ऑरगॅनिक पण भेटतात त्याच्यावर कस शेतकऱ्याच कस अस लसून वगैरे लावला त्याच्या कपणुकीत नसत्यात आओ हा अहो त्यांना म्हणजी घरी खाण्यासाठी होत. हा दुसऱ्यांच कस असत वाढवण्यासाठी मारा इडिया द्या वगैरे द्या ह अक्ष अस मारा. माझी मोट कर आत हो पैसा ब आठ प्रकारचे अस काहीतरी ह आणि आधी कस की ठराविक जो म्हण जे हे रहायचा ऋतूराहायचा त्या वेळेस पीक काढल जाय च आता बाराही महिने कुठलंही पीक केव्हाही पिकत.
आंबे पण बाराही महिने भेटतात आता. हो ना ते कस असं ऋतू उन्हाळ्याच्या वेळेसच ते पीक भेटायचं म्हणजे ते आंबे वगैरे कायची तर ते कै खायला पण चांगलं वाटायचं आणि आता तर बारा ही महिन
बारा महिने दिलय आता.
कुठही त्याच्यात तस कस राहत. न्हई अ हे बाकीचे रसायन वगैरे टाकून त्यांना पिकवतात
हम आणि आता हल्ली सेंद्रिय भाजीपालाची मागणी बी दिवसेंदिवस वाढत हाय
हाय हो ना सेंद्रिय भाजीपाल्याला मार्केटिंग जास्त असत हा अ लोकांना कळायला लागलं ना की काय योग्यय काय नई लोकांना
जीवनासाठी काय पाहिजेल फायदेशीर काय आपल्याला काय खाल्ल पाहिजे काइम त्याच्यावरच असत भैर चिकन आपण बघितलं कि किती प्र प्रकार झाले आहेत आता एक हायब्रीड पण असत आणि एक ऑरगॅनिक असत जी ऑरगॅनिक पिकलेली असते नॉर्मल तिखट लागते खायला आणि जी औषध टाकून टाकून पिकवले असते
ते चव नाही लागत हा हा पण ते झाड वगैरे मिस असते ते हायब्रिडच राहत
हो खूप हायब्रीड अस
हा आणि आपली जी बारीक कश असते ती आपली हा ऑरगॅनिक सैंद्रिय राहत असेल म्हणजे तिखट असते खायला बिया पण भरपूर असतात ना हो हम्म नैसर्गिक पिकवल्या जात ज रासायनिक खत कीटकनाशक वापरले जात नाही हो
सौंदर्य भाजीपाला आरोग्यासाठी व सुर पौष्टिक असतो आपल्या च मु जमनीचे सपीक व परयन रक्षण होते ह
बघा तुमच्याशी बोलत बोलत दहा मिनटं होऊन गेलं काढ कार ह बोलू आपण अजून चालेू